हॅलो हॅलो हा बोल की.
लो, त्याच पँटा घे.
कोण हाय ओ टपरी आहे कास टपरे साक्षी? काय करू राहिली व?
करती
बोल ए बोल काय ना काय नसते. लो, हॅलो.
बर बोला ना.
काय करू राहिली हो?
आ ना
काय करत आहे?
आलो.
हॅलो.
हॅलो बोला ना. तुम्हाला आवाज नाहीक?
बोल ना.
तुम्हाला आवाज नाही
तुझा आवाज यायला ना.
उशिरा येते वाट
किती बदमास कुत्रा, जवळ फोन ना येना. बोल आता येतय का.
हो हो यायला.
हम्म.
काय चाल? घर आवरू राहिली.
बर आवरून राहिली तू?
हम्म.
हाऊ का?
आपने कुद्दी ची पोरगी. शाळेत नाही गं, आता कॉलेजमध्ये अकरावी ला गेली ना.
हाऊ का, हम्म. अकरावीला गेली तू ना ह, हहह.. कोण आलं म्हटलं.
ती मोठ्या बाबाची पोरगी. निकू दीदी.
निकु दीदी आली का?
हम्म तिची पोरगी, निकु दीदी ची पोरगी.
हाऊ तिला पोरगी झालेली ना, किती किती वर्षात झाली ओ ते.
ते का, सहा महिन्याची.
सहा महिन्याची हे न.
हा एक डिसेंबर ला झालती.
हा एक डिसेंबर.
हम्.
हम्म.
अजून झाले काम.
काम काम चालू आहे, मी आत्ताच आली. म्या म्हटलं, फोन करावं तुले.
बप्पा.
हम तुई आठवण येऊ राहिली. होती ना लय म्हणून,
बापरे
एवढीशी होती, तेव्हा होती तू मायाजवळ.
हो, आता मोठी झाली.
हम्म आता लय मोठी झाली, आता हातात बी नाही येत.
ही हे.
हं हम्म.
हम्म, काय करू राहिली देविका?
देविका ट्युशनला गेली ना.
काहून तिने इन्स्टाच्या रील्स बंद केल्या का?
घरीच आहे ते. कुठं हाय ते मग? खेळू लागली, गेली नाही ट्युशनले? काही सूट ते अ
आं..
हम्म.
हा.
बोल ना.
उप काय बोलू?
ह ह ह ह.
पाणीपुरी करणार आहे, हो. ओय पाणीपुरी मसाला आणलं ना? काळन मीठ आहे का जलजीरा आहे ना? हा.
आ.
काही नाही ते पाणीपुरी करायचं त्याच सामान सांगत होते.
हम्म कोण करत आहे पाणीपुरी करत आहे.
हो मला सगळे येते हो.
तुला सगळं येतं का.
हा, तुम्ही इते येतच नाही इकडे बीडले, तुम्हाला किती मस्त मस्त करून खाऊ घालतो मी.
तू इकडे ये ना मग खाऊ घायले मले मस्त.
मी नाही येत तुम्ही या मी तर नेहमीच येतो.
कधी येतो हो तू तिकडेच.
नैह तिकडेच मग आता तुमच्या घरी बी तर येतो.
हम्म.
हो.
एवढ्या दूर जाऊन बसली एवढ्या दूर कोण याव.
ऐ.
हम्म.
भाव नका खाऊ आता तुम्ही या हॅलो.
अम हा बोल ना.
भाव नका खाऊ म्हनलं या. जास्त दूर नाही गेली. बरं बरं आता हे आता मी फोनवर बोलू राहिली पैसे येतीलच ना?
हाओ.
हम्म.
नाही व तू पाठवणार. हे वेगळे आहेत ते वेगळे.
हा हा मी टाकतो.
ह टाकजून मला सांग हा टाकले की.
हो किती तुम्ही सांगा मला. मला नाही माहिती किती लागतात.
मम्मीले विचार किती लागतातला.
बरं दोघं ही बी आहे ना देवीका.
हो तिचंही भाडं पडते आहे ना.
हंम्म.
हम्म.
अजून.
मग अजून काय करू राहिली पाणीपुरीसोबत खायले कि बस पाणीपुरीच. पुर्या पुऱ्या घरी केल्याय का नाही वा असत ना त्याच्यासोबत आलूक बस. ते कांदा असते.
अ मग ते तर ते तर त्याच्यात येतच ना हो मामी.
म्हणजे, विकत आणले की घरी बनवताय.
घरी ते पुऱ्या हे येतात ना पॅकेटमध्ये.
हम्म हम्म.
तर त्याच संभाजीनगर वरून आणलं होत पॉकेट.
हम्म.
हम.
काय मंग अजून. मग आईला विचारून पा. आईला विचारुन सांग ह हॅलो!
तर मग निकिता एकटीच आली का?
आव निकु दीदी आली आत्याचं पोरगं आलतं ती सोडवायला.
हो का?
हा.
निकू दीदी चे घरचे तर पाहिले ही नाही अजून.
हे ते तेलंगणातले आहेत ना ते तेलगू तिची पोरगी एवढी गोड आहे व. बोलतात तर तेलगु ना?
मी नंतर व्हिडिओ कॉल लावते मग दीदी ले.
बरबर.
हम्म.
हम्म.
हम्म.
ते बग ते कसं करू लागलं अजून काय नाही पिल्लू झाले आमच्या मांजरीला माहिती की नाही तुम्हाला?
नाही.
तीन पिल्ल झाले ना शबूच शाबू शंभूला बायको आणली ना.
हो का? लग लग्न कधी केलं?
लग्न झाले तुम्हाला बोलवलंच नाही, असं काही शॉर्टकट मध्ये अटपलं आम्ही ना
शॉर्टकट मध्ये आटपलं लग्न, एवढं कुठ मोठं करत बस म्हणलं.
हम मग त्याला रूम आहे का स्पेशल?
हा.
हो का?
मग किचन खोलीत यायचेच असते. नाही नाही ते सगळ फॅमिली आहे जो ते रूम रूम हाय ना त्याची
हो का?
हम्म.
हम्म मग आता एक येताना घेऊन ये जा आमच्यासाठी.
हम हो
कधी?
मी का आता कॉलेज चालू झालं माझ.
हम्म.
येईलच पुढच्या महिन्यात नाहीतर देवीला येईल देवीला.
देवीले महालक्ष्मी आले
नाही महालक्ष्मी नाही यंदा, कॅन्सल झालेत ना.
हौ कां.
मग तुम्हाला माहिती नाही.
नाही.
ते कॅन्सल झाले ना महालक्ष्मी
कऊन.
ते काय ते, कोण ते संज्जू. संदीप मामा ते, वारलेत ना म्हणून.
हो का? हो हो हो, अकोल्याचे हो बरोबर आहे. हम्म मं.. द्यायचं न यायचं का आहे?
नागल करण्या इतकी होती.
मंग. हो नागल कयला ना पण ते तर महिना काय हेच असते वाटते ना, कधी मी झालं का वर्ष व्हायचंय अजून?
वर्ष व्हायचं ना अजून.
कधी वारले काही लक्षही नाही माहिती बाई, महिना कोणता.
बाई तुम्ही विसरल्या बी?
हम्म कामात विसरून जाते व.
हम्म पार्लर शी
हम्म हम्म, हा सामान बी आणलं मस्त.
काय काय आणलं?
सगळंच भेट
म्हणजे तेच्याकडूनच.
हो तीन हजार भरले मग, तिकडून भेटत ते सामान.
बाप्पा, सगळं भेटलं?
हा फक्त मेकअपची किट सोडून, मेकअपची किट सोडून बाकी. सर्व भेटलं बॅग्स. अ ते केस आपण हे करतो ना सुकवतो ड्रायल. अन ते हा, हॉर्सस्टेप हा.
चांगलं ये म
हम्म आणि यक फेशियलची क्रीम भेटली. ते तेच्या पाच डबे असतात ना, ते एक नंबर दोन नंबर लावायचे ते.
हा ते व्हाईट फाउंडेशन तेच. ते असतय काय पण. मग फेशियल किट असेल, फेशियल किट. हा.
हम्म एवढं सगळं भेटलं, लय भेटलं.
हम्म. चांगलंय मग, मी जर असतीन तिथं. मी जर असते ना तर नक्की लावलं असत.
काय लावलं असतं.
ते पार्लर तीन हजार रुपये मध्ये.
हा आता मी पार्लर झाल्यावर तेच करणार आहे मग, लावणार आहे. ह जाणार नाहीये कुटं.
हा. हो तुम्ही काय ट्राय करसाल काय वावर.
हाव मग पहिले ट्राय तुझ्यावरच.
बरं चालतंय ना.
मग झालं जेवण पाणी?
जेवण पाणी नाही झालं.
अ चहा पाणी मण जेवण पाणी कसं होईल ते.
जेवणसोबत पाणी नाही का पीत तुम्ही?
तर ते जेवण पाणी होतच नाही ना जेवण वगैरे होते जेवण वगैरे.
वगैरे ते माझं बोलणं जरा वेगळं आहे ना म्हणून. आम्ही बीडचे आहेत ना, आम्ही बीडचे आहे ना म्हणून. ते फक्त भीडमध्ये मीच बोलते जेवण पाणी.
हो
माझ्यापासूनच सगळी सुरुवात होते न, माझ्यापासूनच सगळी सुरुवात होते.
हम्म वेगळ्या देशात राहतं ना तू म्हणून.
हम्म आफ्रिकेत. हम्म चला मंग. नाही थांब टाईम आला कुठं नाही. आवर्त म्हणलं आता घर.
हम्म.
उठली नाही ठली,
हा् हम्म
मंग लावतो तिला मी बोलायले व्हिडिओ कॉल.
हो हो ते झोपलेली आहेता सध्या.
उठल्यावर मग मला फोन कर मग मी.
हाऊ मीच हाऊ मीच लावते तुम्हाला.
हम्.
हा.
ति तिला म याच्यावर पाहिले ना ते इंस्टाग्राम आहेन ते.
इं्स्टाग्राम वर.
ह इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम आहे त्याच्या.